ओ
हा आवाज याय लागले.
हा बोल काय करतेस?
काय नाही बसले बघा तुम्ही?
काय नाही बघ मी पण आता आवरले सगळं जेऊन भांडी तेन घासली
हा हा.
हम्म आ पाहा लागत निघले निवांत.
होय. आणि मुल मुलीन काय कराव लागलेत?
हायत खेळा लागल्यात.
हा हा अजून शाळा चालू आहे नाही वाटतं.
नाही अजून शाळा व्हायला पाऊस काय म्हणतोय पाऊस आहे का?
पाऊस नाही हो इकडं भरपूर ऊन पडले आम्ही फॅन लावून झोपलोय. पावसाळ्यात सुद्धा फॅन वेळ आली आहे तिकडं?
नाही इकडं आहे पाऊस बारीक आहे.
व्हय काय हा हा आमच्याकडे नाही आता दोन तीन दिवस झाला अजिबातच पाऊस नाहीय वातावरण व्हायला लागलं की पाऊस यायलाच नाही. अं दोन तीन दिवसाच्या मागं मोठा पडलेला पाऊस.
आं आमच्याला पण आता गेली दोन तीन दिवस जर रात्रीच थोडं पडतोय.
हा हा.
हा रात्रीचच असतय दिवसभर काय नसतय मग.
हा हा.
म आणि काय? काय नाही ब आता आवरायचं जरासा सगळं.
हा हा.
आणि गोन झाड एकदरला लावायची राहिलेत माती आणून टाकल्या तर पावसात तसं झाडं जगतात ना.
होय होय.
होय म झाडं आणून ठेवलेत ते एक पामचा आहे.
हा हा.
आणि एक सदाफुलीच आहे त्यात आपलं म लावून घेऊयात.
होय होय आता पावसाळयात लावलं क नाही अ लागत्यात झाड्या.
हा आणून ठेवेलत किती दिवस झालं कुंड्या वगैरे हे सगळं.
हा हा.
पण लावली नव्हती आता म्हंटलं वेळ आहे आता लावून घेऊया झालं की.
होय होय. आणि परवा तुम्ही या म्हणून सांगितलेला.
हां.
पण काय झालं ते गावाकडनं लोकं आलेलीत ना मी त्यांच्या बरोबर घरी गेले मग तेव त्याने बसले थोडा वेळ म ते अ त्याच्यानंतर त्याने गेले ना मग लय वेळ झालं. मग, ते म्हणा लागले, संध्याकाळच जायचं नको, तस दुसऱ्या दिवशी जाऊया म्हणा लागले, मग दुसऱ्या दिवशी आम्ही इकडच आलो ना लगेच.
मी खूप वाट बघितली अगं, तयारी सुद्धा करून ठेवलेली सगळी
होय होय, अहो सांगितलेला, पण आता अनेकदा आलो कनी नक्की येतोय तुमच्याकडे. परवा ते कसं, गडबडीत राहिलंच ओ, मग दुसऱ्या दिवशी कसं झालं अ मग ते दाजींचे पाहुणे जाणार होते ना, मग त्यानी कस तुम्हाला पण कागल पर्यंत सोडतो म्हणा लागले.
हा हा.
त्याच्यामुळ कसं मग आम्ही आलो, त्यांच्या गाडीमधनच कागलपर्यंत सोडले, मग कागलसण इकडे आलो.
हा, मग तू तुझ्या सासरी गेलीस, काय माहेरी?
माहेरी गेलो की.
परत वापस माहेरी गेलीस का?
होय होय, मम्मी पण एकटीच होती ना, सगळं आवरायचं होतं, मग दोन दिवस थांबून, सगळ आवरून देऊन आलो, ती एकटीच होणार ना, आणि परत
होय ते पण आहे सोड, थोडीफार मदत केलेली बरे आपण
बरं, मग आणि कोण पाहणे पण नव्हते, सगळे लग्न झाल्यानंतर लगेच सगळीच गेल्या नई.
हा हा.
घरात तस पसारा भरपूर होत, त्याच्यामुळ मग दोन दिवस जाऊन, सगळं आवरून मग, आले इकडं.
अच्छा! म्हणून तुला यायला जमल नाही
नाही, जमलंच नाही अहो, सांगितलेला लइ यायचं होतं मला पण, पण म ममीला पण म्हंटल्यावर मम्मी म्हटली जाणार तर जाऊन या जावा म्हटलेली, मग त्या दिवशी ती गावक सगळे आलेलीत ना लोक, आमचे भाऊबंद वगैरे सगळे आलेलित, मग त्यांच्या सोबत बसलो, मग संध्याकाळीही वेळ झाल, मग त्यांनी गेले, मग त्याच्यानंतर ते आवरायचं पण होतं ना.
हा हा.
सगळं सोडून तिकडे यायचं पण बरोबर वाटत नाही कि.
नाही सोड, ते पण आहे सोड, कामात म्हणजे कसं आपण पाहुण्यांच्या घरात फिरलय असं पण होत य सोड ते
होय होय, म्हणताना मग आता कसं झालं, आता आता जातो म्हटलं तिला पण बहिणीला, पण म्हटलं मी जात तो आता, परत एकदा आलो क नई दोघी पण जाऊन येऊया म्हटलं त्यांच्याकडं.
चालेल चालेल, आता केव्हाही या, आता काय तू दोघी यायच एकदम, कधी पण आला तरी चालतय.
होय होय, तुम्ही, तुम्ही कुठं हाय तिथं?
अ इथंच आहे मी तिच्या घरापाशीच आहे, जवळच हाय, तुम्ही आलासा की मला फोन करा, मी येते तुम्हाला न्यायला घरी.
हा हा, चालतय, चालतय, तसं पण तिथं कुठं भाड्याना वैगेरे, भाड्यान वेगैरे रूम आहे तिकड?
नाहीत ग, आता कुठं सध्या हित, कारण कसं पावसाळ्यात काय होतय माहितय काय?
हा.
पावसाळ्यामध्ये लोक रूम नाही बदलयला बघत, पावसाळ्याच्या सीझनला, कारण काय होतय? सामान उचला उचली करायला, पावसात होत नाही अगं.
नाही, होत नाही सोडा, तिथं खरं भाड्यान वगैरे आहेत काय म्हटलं?
आहेत, भरपूर तशा आहेत, म्हणजे भाड्याने वगैरे पण देणारे असतात सोड.
हा, म्हणजे तुम्ही आहे तिकडं आहेत काय खोल्या वगैरे?
मी हाय इकड, आता सध्याला तरी काय नाहीयेत बग.
हा हा, म्हणजे असं, भाड्यान राहायला हायीत काय म्हटलं?
आहेत पण रिकामे नाही.
हा तेच की रिकामी नाही सोडा पण हाईत काय विचारलं.
आहेत आहेत आहेत आहेत भरपूर आहेत.
तसं वन बीएच केे हाय काय कसं आहे?
कसं म्हणजे घेशील तसं पण आहे एक हॉल किचन पण आहे, बेडरूम सोबत पण आहे जस घेईल तस मग आपल्याला भेटणार.
होय काय हा हा.
हा सिंगल पण आहे एक-एक तर.
हा हा.
म्हणजे कुणाच्या बजेट नुसार घेतात सगळे कुणा अख्खं एक बंगलं पण आहे. भाड्याने द्यायला लागले.
अ हायत काय तिकड?
हा अखंड अस आख्खा बंगला बन द्यायला लागलेत लोक कारण काय कसं त्यांनी फौजी लोके वगैरे असतात ना. त्यांनी काय केलं इन्व्हेस्टमेंट साठी फक्त बांधलेत ग.
हा हा म्हणजे तसं हाई‌त काय आता तिथं?
आहेत आहेत की.
होय काय म्हणजे आम्ही पण बघत होतो.
हा हा.
मग तेच विचारावं म्हंटलं.
आहेत आहेत तसं आहेत. आणि जसं म्हणजेला वाटलं ना की बाबा चेंज करायचं तिथं तर मला आधी एक महिनाभर सांग.
हा हा.
हा मग मी हुड, म्हणजे चांगला असं शोधन पण ठेवीण.
हा हा चालतय की. आत्ता काय
ते मग, हा.
आता एक बघूया आता चालू आहे आमचं पण एक तर पाडवून तरी बांधायचं नाही तर नवीन तरी घ्यायचं असं म्हणाय लागलोय.
हा हा.
बघुया आता काय-काय होते. रेट पण भरपूर वाढल्यात. सव्वा दहा.
होय सोड बाई भरपूर रेट वाढलेत आजुन.
वाटत त्याच्यामुळं ते हे होईना झालेय बघू आता काय-काय होते. बघाय लागलो आम्ही पण कुठेतरी चांगलं मिळालं तर.
तुम-तुमचं एन ए आहे सोड होईल लोन वगैरे.
हा ते सोडा पण आता आम्ही राहायला लागलोय ना हे लई जुनं झालंय आता घर.
होय सोड ग लयच जुन झालय ते आता.
होय त्याच्यामुळं कस आता बघायला चालू आहे बघू आता काय-काय होते. ल-लईच म्हणजे लईच जुनं आहे ते.
हा मग त तुमच्या बजेटमध्ये जर असेल ना तर तयार असे रो बंगले वगैरे आहेत. मग एका तर तयार घ्यायचा.
तिकडं आहेत काय तुमच्या इकडं?
हा आमच्या इकडे साईटला आहे म्हणजे कुठं नाय इकड तुमची तुझी बहीण आहे ना त्या साईडला खालच्या साईडला आता नवीन व्हायला लागलीत.
हा-हा
हा थोडे महाग आहेत बावीस पंचवीस पर्यंत आहेत. हा पण चांगले आहेत म्हणजे अ एरिया चांगला आहे तो
हाय काय तुम म्ह म्हणजे तिथल्या अ तिथला ऍड्रेस मला पाठवताय तुम्ही व्हॉट्सअपला म्हणजे ते आता तुम्ही सांगाय लागलाय ते
अजून म्हणजे ते तयार केले नाय अजून प्लॉट व प्लॉटिंग चालू केलेत वाटतं बांधायला
हा हा
तू पर्सनली आलीस ना की म मी म्हणजे विचारीन माझ्या बहिणीला माझी बहीण आहे तिथं थं राहायला जीच्या पाशी प्लॉट पडाय लागलत ना
हा हा आम्ही कधीतरी वेळ मिळालो तर कनी मी मिस्टरांना घेऊन येते तुमच्या इथं
चालते चालते.
अ म्हणजे आता तुम्ही घरातच असताय नव्हे.
होय होय मी घरातच असते पण काय विषयये माहितीये का जिकडे प्लॉटिंग आहेत तिकडं ते आमच्या घरापासून लय लांब हाय म्हणजे अ दोन फाटे हाईत इकडच्या फाट्यावरून पाक तिकडच्या फाट्यावर जावं लागतय मग जी तुझी बहीण आहे ना तिकडे त्या साईड ला
हा हा
त्याच्या पण तिकड पुढं हाय पूर्ण खालते साईटला अस म्हणजे जरांसं आआ मेन रोडलाच हाय सोड
हा हा
पण खाली हाय असं एकदम म तिथं जरा जाऊन बघून यायचं म्हंटलीसं त म मी माझ्या बहिणीला कॉल करेन.
हां हां
ती तुला तिथल्या तिथं तिथंच म्हणजे तिथंच तिचं घर आहे तिथल्या तिथं तुला ती दाखवून आणेल ग असं म्हणते मी म्हणजे माझ्या इथ येण्यापेक्षा इजीली तुला ते पडेल.
हा हा चालतेय की तसं पण तुम्ही तिथला जरी ऍड्रेस दिला तरी पण चाल तय सोडा म्हणजे फोन वगैरे
हो नंबर कॉन्ट्रॅक्टदाराचा नंबर किंवा तिथल्या एरियाचा सगळं तुला डिटेल बातमी सांगते.
हा हा चालेल चालेल कुठतरी बघत राहावा असं चांगलं रो बंगलों किंवा कोणतरी असं बांधून भाड्यानं वगैरे किंवा विकणार असल तर प तिथ आस असलं कुठल्या तरी चांगल्या एरियात वगैरे म्हणजे असं कसं पोराना खेळायला वगैरे चांगलं असेल असं असेल तर म सांगा आम्हाला
ओके डन डन नक्की सांगेन मी तुला आता म्हणजे चौकशी करायला चालू करते मी आता
हा हा
आणि जर तसं माझ्या म्हणजे एकंदर नजरच चांगलं जर गावलं तर मी तुला लगेच म्हणजे कॉल करून सांगिन.
हा हा बर बर चालतय की,
ओके बरं झालं आधीच आज म्हणजे कस आधी सांगितलं न माणसाला की म्हणजे समज जरी आलं देखण्या बघण्यात तरी लगेच मी तुला कॉल कर
हम् हा हा सांगा की तसं कुठलं तरी तुमच्या नजरेत जर फक्त आम्हाला कसं पोरग्यासाठी अन कसं एरिया वगैरे चांगला पाहिजे. असं लोक वगैरे चांगली पाहिजेत असं पाहिजे.
हा लोकांची काही गॅरंटी नसते जो कारण कसं भाडे करू पण असतात येणे जाणे पण असतात. त्याच्यामुळ लोकांची काही गॅरंटी नाही देऊ शकत पण ए- एरिया चांगला हा एरिया चांगला सांगेने एवढं मात्र नक्की
हा हा तुम्हाला हा फोन कट करून परत लावू काय? दहा मिनिट झाल्यात माझी हा हा